हॅलो, हां बोल.
काय काय बोलायचं?
हॅलो.
हां.
हॅलो, हां काय चालयं?
मीं.
आं. काय चालय म्हंटल? हॅलो हां मग कुठ फिराला गेल नाही.
चला.
मेच्या सुट्टीत.
मे मेझी सुट्टीत नाही कुठं जायला मेझ सुट्टीत.
नाहीय. मग.
चालंय निवांत, होय दिवाई
हा, मग ह्या वर्षी काय बघितलंस दिवाळीत?
दिवाळीला जगन्नाथपुरी.
जगन्नाथपुरी किती दिवस लागले रे.
मी जायला दीड दिवस लागतंय.
दीड दिवस.
हम्म म्हणजे आज आज संध्याकाळी बसल नाही दुसऱ्या दिवशी पहाटे पोचतोय.
पहाटे पोचलंच
हम्म हो नाही बुक केलं नव्हतं अ हे तातकाळला काढलेलं
काडला तर
ते मित तर्र एकटा आहे तिकीट काढणारह ते किरण्याचा दोस्त आहे मिरेजरला
हा
त्याला फोन करून सांगितल्या तर त्यान काढून ठेव
काडलाता होता व्हय हर
रात्री आठ ला काही तर ट्रेन आहे सोलापुरात
हम्म
मात ना सोलापूरला गेलो ना सोलापुरात ना
ट्रेनला ग र अस डयरक्ट ट्रेन आहे
डायरेक्ट म्हणजे मध्येे पत्र जायलागते तिथन एक पुढं गेलं तर सरळ ते पाट्याच पोहचते त्यामुळे मी आलीकडे उतरलो एक पन्नास किलोमीटर
हा
तीतन म टॅक्सी करून गेलो हम्म कितना दीड हजार रुपये वाढा घेतला
दीड हजार म्हणजे ती रात्र पूर्ण आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गेलास का
त्या दिवशीची रात्र पूर्ण दुसऱ्या दिवशीचे रात्र पूर्ण हा दुसरे दिवस आणि दुसऱ्या दिवशी रात्री कायतर मी तीन ला काहीतर पोहोचलो पाटेसर हम्म हम्म मग तिथं रूम केलो आणि राहिलो सकाळी उठून मग झोपलो एक दोन तीन तास
हा
आठ ला उतरणी म नऊ सात नऊ ला गेल मज हम् हा
म्हणजे तुम्ही दिवसभर दर्शनला थांबला होता तेव्हा तुमचा संध्याकाळी नंबर आलावा
दहा वाजता नंमरात थबलेलो तेव्हा गर्दी होती ना रविवार उदचे कारख प्रत्येक महिन्यात गर्दी असते दिवाळीच्या वेळेला त्यामुळे त्याला वेळ लागतो त्या दिवशी ाला थांबलेलो त्यांच सारख्या सारखं बंद ज कार का हे भोग ते आरती ही पूजा ती पूजा
म्हणजे मध्ये मध्ये बंद करते य तोय
अर्धा तास बंद एक तास बंद संध्याकाळी पाच वाजलं बहिर्याला पाच साडेपाच वाज
नाही तू व्हिडिओ कॉल केतास की नाही
हम्म तेव्हा रात्री परत नंतर ना आणि फिरून आलो का नाही मी त्यावेेळेला व्हिडिओ कॉल के
हा म्हणजे बाहेर आल्या दर्शन घेऊन आल्यानंतर
नाही त्याच्यानंतर ना दर्शन घेऊन आलो गेलो रूम वर आणि अरुण परत बहीर तिथे दोन चार पॉइंड हो ते बघाय गेलो ते बघूननाड्यावर मंदिर पाशी गेलो
हा
मग फोन के
मग फोन केलाचम् ते खराय खरे जे देवाला निवत बिवत देत्या
मग देत गी जे काय जेवत नाही ते दाखवत निवत
पण ते म्हणतात की देवाला तिथं सगळं पंच पक्वानांचा निवेदन
होय होय होय होय शंभर वेळा असते
हम्म
आता मग परवा दिवशी एकतीस एकोणतीस तारखेपासून बंद आहे दर्शन पंधरा तारखे बदर मंदिर बंद असते आणि तस तीस तारखेला ते देवाला आंघोळ घालतात ना अभिषेक असतो देवाचा वर्षात नाही एकदा एकशे आठ घागरीन आंघोळ घालतात
पाणी
हा एक शडगा घरी त्यातल्या तेचाळीस जगन्नाथला आणि ह्याचा तोडा आणि सुभद्रादेवीला तोडा असा मग ते आंघोळ गाठल्या की मग ते देव आजारी पडते
हा
आजारी पडले की सगळं दर्शन बंद सगळं घरात जरी मूर्ती आणली असते तर घरातली मूर्ती बंदखून ठेव जी कापडने
होय
आता आम्ही घरात घेऊन आले ते घरातले पण दाखवून ठेवले पंधरा दिवस उघडायचे नाही ते एक मूर्ती आणल्या
हम्म
तिघांत मिळून एक असते अस त्यात घेऊन
आं
तेिघांच मिळून एक सेट असते ग जगन्नाथ महाराज सुभद्रा माता आणि बलभद्र महाराज
अससं आहेच ह हा आणिि हा फिराल ते भारी आहे
माारी याक भरपूर आहे दहा बारा दिवस राहा बहि ते बागचालाात रायबा हा
हम्म
बघ अकदा क तर जमलं तर
होय ते सगळं फिरलं तर बरं वाटत नाहीतर मग अर्ध
ये त्या वेळा काय झालं अ ते समुद्रात वादळ घलतं ना सायक्लॉन
हा
त्यामुळे सगं आमच्या रेल्वे कनसल हिस्ट्री कॅन्सल सगळ बोंबांब झालतं आम् इकडे ना तिकडे तिकडे नाही इडं वाई मार्गे सातारा करत आणि हम्म त्यामुळ तिथन आम्ही ते वाैजग ला गेलो विशाखापटणम ला विशाखापटणम फिरलं पिठापूरला गेलो होत समर्थ महाराजांच्या इथं पिठापूर केलं गेलतो की फिरायला
पुरं
ह माहित नकत मला ते हैदराबाद मधन काय तर सोळा किलोमीटर आहे आणि सो हा आणि हैदराबाद मध्ये मी होतो जवळ सकाळी सहा वाजता सहा वाजता तीन वाजता होतो हैदराबाद मध्ये
हा
आणि मला माहित असतं तर मग मी तिथल्या गेलो असतो प्रायव्हेट गाडीवरून त मला माहितच नव्हतं त्यामुळं ते काही गेलो नाही
पण तेथं असं आपल्या वाडीसारखंच ह आहे ना
नाही नाही वेगळा आहे नाही नाही वेगळा आहे तिथं मुरक समुद्र आहे कार लाभ आहे जवळ नाही ह नाही नाही नदी जवळ नाही नदी म काय नाही गावात मंदिर आहे गल्लीच आहे का हम्म
हम्म मग ते समुद्रात कुठलं मंदिर आहे म्हणत ते पिठापूरचं काय नदी जवळ
पिटापूरला नाही ग समुद्र
मग नदी आहेय काय
समुद्र हाय खरं लांब आहे कुठं तर वाटतं बा मंदिराप काय नाही तिथं नदी पण नाही आणि हे पण नाही आणि काय पण नाही
हो
हम्म तिथे एकट सांगलीचा हॉटेल वाला होता त्याला जरा विच विचारलो मी जायत आहे रेल्वे बंद आहेत मग तो म्हटलं ऑनलाईन ट्रॅव्हलिंग् बुक करा आणि ट्रॅ्हलरन हैदराबादला जावा आणि हैदराबाद वरन मग हैदराबाद
म्हणजे तुम्ही आणि पुढंच गेला सवय
हम्म उद्या ना म फिरूनच ह हैदराबाद गेलो हैदराबाद वरन सोलापूरला का हा सोलापूर ला आलो
हा
सोलापूरलाच का सोलापूरला आल वाटत सोलापूरात ना हे करून ट्रॅव्हल
मग हैदराबाद पून फिरशील की नाही
हैदराबादला नाही हैदराबाद मध्ये काही सुरवटत नाही आपल्याला
अरे रामोजी फिल्म सिटी आहे की
रामोजी फिल्म सिटीला दोन हजार रुपये का अठ्ठावीशे रुपये एकाल तिकीट गेले
होय तिकीट आहेय ख म्हणजे तिथं आत त्यांच त्यांच सगळं घ्यायचं आात म्ह
होय हो जाय देऊन जायच त्यालाच पाहिजे वीस हजार रुपये पहिला ते ळी रुपये खर्च करून बसलेला आणि कााला तिकड अ
हा तरी खर्च लय होत हे नाही एवढं लांबय अ
च र पय ए जा मुट पैसे नको
पाहिजे होय आता तर पन्नास हजार होईल
होय आता दिवाळीच्या वेळेला जायच नाही ऑक्सिजनला जायच दिवाळीच्या आधी किंवा दिवाळी झाल्यानंतर आणि रविवार शनिवार सोडून हम् मे मध्ये गेले तर चालते
हा आणि
म जाणार रे.
आं. अ बघू बाबा.
अं. कोण प बोलावर आल्यावर जायच होते. असं जातो जातो म्हणून होत नाही
ठरवून काय होत नसते ते.
तरर जायला पाईे हिंदू हिंदूंनी एकदा ना एकदा. ला जगन्नाथला असहिती म.
हा. तेच तेच म्हंटलं, काय काय फिरलं, एक जरा बोघल्या म्हटलं.
हम् तच
आ. ् सायजिंग चालू हाय. हम्म नाही सायजिंग चालू हाय, काय म्हंटल? मध्ये मध्ये अडकतय.
इथलं पण एक दोन तीन पॉट राहिला बघ आहे.
होय. हम्म. मग आणि ते वाडीजवळ कुठलं मंदिर हाय म्हंटलास रे?
दे
अरे तू मला म्हंटलाच नाही, वाडीला जायच्या आधी एक तिथं एक. गाव लागतय म्हंटलंस तिथं जायचं, ते पण मंदिर छान आहे म्हंटलंस. कुरुंद वाढला.
हा बरोबर. हम्म. त्या नगरपालिकेच्या तिकडे आज जायला लागतयं जरा विचारत जायच.
कुणाचं मंदिर हाय? दत्त दत्ताचच हाय होय.
हम्म. हे विश्राम विश्राम स्थान हाय दत्त महाराजांच. तिथं वि विश्रांती करायला येत होतीत, हा विश्रांती करायला येत होतीत. हा.
हा. थांब दोन मिनिटं करतो. परत करतो. तो थांब दोन मिनिटं.
हम्म.